तो
हॅलो, हा तुम्ही काल पण कॉल केल्याला काय?
होय केलता की म्हटलं लाग लागतोय का बघाव म्हटलं ग
ह ह नाही मी उचलायला तुम्ही कट केला.
हा हा रिसीव्ह केला नाही म्हणताना कट केला ओ मी.
नाही नाही मी रिसिव्ह करायला नुसता फोन हातात घेतला तोपर्यंत कट केला तुम्ही.
हा हा, जेवलीस?
जेवलो बघा तुम्ही?
नाही नाश्ता झाला आता जरा आता एक दीड वाजता जेवायचं.
तेच काल ट्राय केलता फोन म्हटलं लागतोय का बघाव म्हटलं उचलतीस काय?
ह ह!
म्हणजे म लागत नव्हत ना म्हणजे रिसिव्ह होऊ शकत नाही काय काय वेगळंच सांगत होते.
होय.
हम्म त्यामुळं तो ॲपचा प्रॉब्लेम आहे का कुणास ठाऊक
ऍप्पचा प्रॉब्लेम आहे सोडा दाखवते टास्क कंप्लीट नसल ते टास्क कंप्लीट आहे त्यांना कॉल करू शकत नाही असं पण येतय
हा होय तसं पण येते. अ युजर्स अवेलेबल नाही असे येते. परत युजर ना
का ऑन नसल चालू नसल ना तर तस युजर अव्हेलेबल नाही म्हणून.
नाही अ एक महिलेला कॉल केलता ग मी त्याच्यामध्ये मग तिचा फोन मेसेज आला होता नाही. माझा पूर्ण झालाय म्हण्ट ली तुम्हाला लागत असेल तर तुम्ही करा म्हटली, फोन बहुतेक लागणार नाही अस म्हट मला कंप्लीट झाल्यामुळे.
हे कंप्लीट झाल्यानंतर लागत
लागत नाही काय म आणि एक पुण्या च्या होत्या मॅडम त्यांनी पण मेसेज केला होता ना. त्यांचा पण झालाय कंप्लीट त्यांची पंचवीस कंप्लीट झाली म्हटलं तरी त्यांचा लागला की दोन वेळा
अ नाही तीस टास्क आहेत ओ टोटल.
त्यांनी पंचवीस कंप्लीट केलोय म्हंटल्या.
हा हा!
त्या बोलत होत्या मावशी.
पंचवीस कंप्लीट झालं का कुठलं नाव काय तेंच?
अ चिंचने काय होत व आडनाव तेंच.
ह त्यांच्या सोबत मी पण बोलले. हा हा त्यांच्यासोबत मी पण बोलले पुण्याच्या आहेत ना त्या?
पुण्याच्या आहेत त्या होय. त्या सोशल वर्कर आहेत त्या पण त्यांची पण इन्शुरन्स माझा पहिला कॉल रिसिव्ह केला, दुसरा कॉल त्यानी म्हणजे त्यांना रिसिव्ह हे झाला नाही.
हा हा नाही त्यांच्यासोबत मी पण बोलले.
छान बोलतात पण त्या.
होय.
माझी पण एनजीओ आहे ना. एनजीओच्या बद्दल माहिती पण छान दिली. म्हणजे कुठ कस च डोनेशन प्राप्त करायच. पुन्हा पण जाय लागत. काय काय करायच ते सगळ सांगत होत्या. मम्मी का गेली कामावर काय?
अ नाही मम्मी गावाला गेली.
हा हा तुझे कॉलेज आहे सुट्टी
नाही अजून चालू व्हायच आहे. अजून एमसी ए अजून कॅपडाऊन चालू व्हायचे आहेत ना. अजून ऍडमिशन प्रोसेस ते नाही. नाही अजून ऍडमिशन प्रोसेस तेन व्हायचीय.
एटी थ्री पर्सेंट आल.
होय पण आता बघू की कॉलेज
कुठल कॉलेज जॉयईन करणार आहे.
आता के आय टी, आर आय टी, आणि डीकेटी टाकणार आहे. आता कोणत भेटेल ते.
ती केटीला राऊराव वडेल
हा डीकेटी अ राजवाडा
तेच की राजवाडा राजवाडा पशी काय? राजवाडा प ते कुणाच आहे.
राजवाडा आतमध्येच आहे डिकेटी. राजवाड्यामध्येच आहे. हा आवड्यांचच आहे. दत्ताजीराव कदम त्यांच्या त्या नंतर ते आता आवडी चालवते.
तिथ किती डोनेशन आहे.
डोनेशन वगैरे नाही. कॅप रांऊड थ्रू करणार आहे. अस कोट्यातन नाही करणार.
अस आहे का. हा हा ह ह त्याला डोरेशन नसते काय?
नाही नाही डोनेशन अस काही नसत.
जर ही सीएटीची एक्झाम दिली नाही असच ऍडमिशन कराल तर मग ते डोनेशन वगैरे भरून ते असते.
तुझ कॉल कॉल पूर्ण पेमेंट दाखवते का तुझ.
नाही.
नाही ना. पूर्ण झाल्यावर दाखवणार बहुतेक ना?
पूर्ण सगळा टास्क कंप्लीट व्हायला पाहिजे ना मग दाखवणार.
हम्म माझेपण आता तेवीस झाला त्यातल्या सतरा जनांनी उचललाच नाही. एकच फक्त कॉल उचलला होता. त्या विथ मॅडम बोलल्याच नाहीत. किती एकशे पस्तीस मिनिटं कायत बोला सेक काहीतरी बोलल्या. आणि कट केला त्याने. आता काल काल आपला दुसरा कॉल आता आपण नुसताच तुझा आवाज ऐकू येत होता मला पण सगळा.
पण मला तुमचा कायच आवाज आल नाही.
गो तिकडनं बोलते काय ऐकायचं तुम्हाला. मग काही कशाचा प्रॉब्लेम होतं बाहेर बसलेली माने.
मी पण बाहेरच येऊन बसलेलो आवाज येई ना म्हणून. बाहेरच आलेलो दोन्ही पण फोन वरती येई ना. पहिला मम्मीच्या फोन वरनं तुम्हाला केलेलो तेव्हा पण नाही आला. तुम्ही केलता ना.
होय.
म तेव्हा पण आवाज नाही आला म मम्मीच्या फोनला प्रोब्लेम आहेत काय म्हणून मी माझ्या फोन वरनं तुम्हाला नंतर केलतो.
तरी पण नाही आलेला आवाज तू लगेच कट केला वाटतो नंतरचा.
न होय कट करून कट करून मी लगेच केलतो.
हम्म हम्म.
आवाज ये ना म्हणून खरं असं रेग्युलर आपला सादा फोन केला की येतोय आवाज.
हो येतोय की मग त्या मॅडमला तसं झालं की त्या व लागे ना म्हणून. व्हॉट्सअप कॉल केला त्यांना म त्यांनी कसं मॅस कसं होता युजरांशी पहिला संपर्क साधा. त्यांना म्हणजे क ह्याच्यावर बोला नंतर कॉल करायच येत होतो ना ह्यावर.
होय पहिला त्यांना त्यांनी असाय पाहिजेत ना ऍप वरती.
होय म ते व्हॉट्सअप वर त्यांचं चॅटिंग म चालू होतं की. तर व्हॉट्सअप कॉल पण केला त्यांना मी म त्यानंतर लागला थोड्या वेळानं.
हा हा.
काय प अगं ऐपमध्येच का प्रॉब्लेम आहे को नसतो. आम ते पकडलं तर ठीक आहे नाही तर आणि व व्य व्यर्थ जाणार तो.
अ होय त्यांना रेकॉर्ड व्हायला पाहिजे ना आवाज सगळं रेकॉर्ड व्हाय पाहिजे मग त्यांनी कॉल पकडतात.
तेच की मगं का उपयोग होतोय काय नाही कोणाचा ठाऊक पालता.
होय तुमचे किती झाले कॉल?
सांगायले की सतरामध्ये एकटिने फक्त उचलला होता. ते बी एकशे सदौतीस का पस्तीस मिनटं काय सेकंद काही तरी बोलल्या आणि कट केला त्यांनी. ते एकशे सदौतीस सेकंदच दाखवले.
हम्म नाही एकशे ऐंशी मिनिटं टोटल व्हाय पाहिजेत तीस कॉलची.
हम्म तेच की. काय होईल ती वर आता काय करणार उचललंच नाही कोणीच उचललं नाही काय करणार मग.
माझे पण आता दोन-तीन तसे झाल्यात. माझं तर आता फक्त सात कॉल झाल्यात. आता तुमच्यासोबत आठवा कॉल चालू आहे.
आता ते बाकीची ते आता अ ब हेच मारती रिजेक्टच होणार सगळं ती.
होय.
तो पणं कॅप्शन मध्ये ते एक हे ते म्हणजे काय आता व परिचय पूर्ण परिचय असं हे दाखवतात. त्या टच केल्यावर ते ग्रीन मध्ये दाखवल्या हो. म्हणजे कशा संदर्भात बोलायचं काय दाखवलं नाही लागतं का नी म म्हणजे त्यांनी व्यक्तीने नाही कॉल अ उचलला तरी पण फक्त कॉल दिसते पुढचं असं कणाला एक कॉल जगणला द्यायला सागितलं गं.
होय होय.
मग ते धरतं का काय कोणाच ठाऊक त्यांनी जर नाही उचलला तरी पण. त्यात तर कॅपशन म दाखवले तस की जरी पुढच्या युजर. र पकडला कॉल रसव केला तरी त्याला एक. कॉल नुसत क नुसत दिसतय थोडं काय लिहिलंय तर दिसतच नाही. असं गणला जाला असवढं फक्त खाली दिसतय.
हा
काय आहे कोणाचू ठाऊक आता काय तर ते. बॅलन्स आल्यावरच कळणार आपल्याला.
आता सबमिट केल्या आता बघूया किती पकडत्यात.
होय हाईत. कुठ आई कुठे गावाला गेल्या.
अ मावशीकडे गेल्या.
काय कार्यक्रम काय.
नाही नाही ते हार्बराच्या फूटांने केलं ते मग ते मावशीला द्यायला गेलं.
हा बहिणी बहिणी लय जीव दिसतील मग.
''हं''
तू गेली नाहीस मग.
नाही नाही माझ ह ऍडमिशनच ते हे एक टास्क ते पूर्ण करायचं घरात बसून. म्हणून म्हटलं जाऊन येतुझेतच.
ह ह क्या बाकी सगळं पूर्ण झाले का तूजे टास्क. क माझे जवळ जवळ अठठा तेवीसशे आठ. अ्ठवीस रुपये मला आले बघ आत्तापर्यंतचे.
तेवीशे हा मला पण आले की तेवढे.
आता नंतर ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर कायतरी. हा सन्मतीचं होतं आणि कुठलं कुठं सर्वेक्षण ते काय काय होतं.
हा,
तर ते गुगल सर्च टा का त्याला काही पैसे मिळणार नाही वाटत.
सर्वेक्षणचे पैसे नाहीयेत.
आणि ट्रान्झॅक्शनच कसलं आता आलंय का तुला.
कशाच.
ट्रान्झॅक्शन तर टास्क कुठला तर आहेय.
हा हा ते आलं की तो परत ते फ्रॉड वगैरे सर्चिंग कसं करायचं ते. ते सगळ टास्क आले मला माझ हे फोनच कम्प्लीट झालं नाही तरी पुढचे टास्क या आल्यात.
मला नाही आला तो तासक आता हे फोनच कंप्लेट झालेला येतोय कुणास ठाऊक. आणि आमच्या म्हणजे भाच्याच्या बायकोला तो आलाय पहिला. फोनच फोन आणि फ्रेंड आला नाही तर कसा. फॉर्म भरा सांगात त्या ना ते फॉर्म भरून पाठवल्या म्हणे म आजल भतेक तिला.
हा हा,
ते काय पा जवळ अडीच तीनशे काय तर. प्रश्न आहेत वाटतं याच्यामध्ये तीनशे साडेतीनशे प्रश्न आहेत त्यामध्ये. काय काय काय तसत तो टास्क आलाय म्हण तिला.
अडीचशे तीनशे होय होय त्याच्यामध्ये आहेत की होय.
केव्हा येईल तेव्हाच कळणार.
तीन महिने ह ते टास्क चालणार आहे ट्रान्झॅक्शनचा.
तीन महिने चालणार आहे काय मग हा संपल्यानंतर तोईल बहुतेक.
हम.
ह
तर त्याचे पैसे काम माहित नाही तीन हजार काहीतरी दाखवत होत ते.
तीन पाचशे आहेत.
हा, म्हणजे एकदम येत नाही ते हळूहळूहळू आता दोन. हे दोन तीन महिने चालणार म्हटल्यावर सपतेयच की.
हा हा, आमच्या भाच्या बायको आलत हो कीती तीनशे साडेतीनशे काय तर पूर्ण केलं म्हणून सांगत होती ना.
हा हा, नाही हळूहळू येणार संपलं की येते आता कॉलच कस पहिला दहा कमप्लीट. करायला नंतर आणि परत दहा येते. परत पाच येते तसच.
तस येणार बहुतेक बरोबर आहे झाले तीस मिनिट दहा मिनिट. त ये व हा माझं लागत का बघूया थांब कॉल तुला हं.